हॅलो हा बोल अग मी मिक्सर लावली ग बाई थांब आई ग बोल पायाला लागलंय माझ्या का अ काय करू काय कर बेडच अ ग
धडपड थडपड केलं तर लागतयच का
नाही बेकार लागला तर टलत
हम्म
काय बाई नाही सहन करायची शक्ती दिल्या मला बोरमीठा खाऊन
ते बोरमेट्याच्या डब्यात काकींना सांग जरा अस चटणी भरून ठेवायला.
हम्म चटणी भरून ठेवायला सांगतेस शहाणी आहे की ग,
जेवलीस?
जेवलो बाईना मी आज काय काय केलतो विचार हम् रोटी
हो.
परत बिर्याणी,
अग बाई,
चिकन, प्राचार्याच फोन आणि काय झालं की एवढंच केलतो आणि काय करू
अगं मग काय जेवायला पाहुणे आलं तित का काय आणि एवढं मला केली.
अग करू वाटलं काहीतरी म्हणून केलं.
हम्म हम् हम् पोरगी सारखं वागायच ठरवले.
हा कोण तू का मी मी नाही मी आधीपासूनच वागतो.
बर.
हा ते फक्त तिथं आलं की पोरगी सारखं वागत. निघत नाही का म्हणजे
हम्म.
हम्म.
आणि बाकी काय म्हणतीस
काय नाही बघ.
हा बाई ते टास्क कधी कंप्लीट होते असं झालं.
का
फोन फ्रेंच ग
मग तुला एक नंबर पाठवतो हो तो, पाठवतो मी त्यांना कर कॉल तु
हा म्हणजे कस होतय आता आपण क किती म्हणजे एकाच कॉल एकट्याच पाच कॉल केलं तर काय बोलायचे. ते कळत नाही आता आपल्याकडे एक विषय अस त्यात म्हणून
ह् नाही नाही काय पण अग कायतरी विचारायचं म्हणजे असं जेवणा काहीतरी विचारायचं जेवणाचं वगैरे रेसिपी असं काहीतरी विचारायचं त्यांनी सांगतातच म्हणजे त्या आहेत ना त्यां तुला नंबर पाठवतो. तू बोललीस त्यांना कॉल कर म्हणून ह त्यां मी साग सांगते तू तू त्यांना त्यांचा नंबर देत घे तू आणि कॉल कर त्यांना त्यांना पण मी एकटीच कॉल करते आणि अजून एक कोणतरी लेडीज होती वाटतती केलेली कॉल आजच मग ते पण एकदाच बोलत वाटते.
हम्म हम्म हम करतो मग त्यांना
तुझं पण होतंय तेवढंच.
होय.
हा
मग तुला काय पेमेंटच काय दाखवा लागलंय का नाही तिथं
नाही आहे अजून
मला पण काय दाखव ना ग किती जण फोन केलीत मला पण मला काही दाखवणाच.
व म्हणूनच म्हणाले काय होतंय का नाही नेमकं
नाही होते य सोड पण काय यावेळी पेमेंट दाखवत नाहीये तिथ बँक बॅलन्स ला.
मी बँक डिटेल्सच भरलो नाही अजून तर बाई. अग मग ती. आलं नाहीत कसं काय मला.
तुझ नंबर कोणाला तरी म्हणजे बँक पेमेंटच जे. प ना ते कुणाला तर तू दुसऱ्यांना भरल्यास वाटतं बघ.
भ भ.
तिथं मग बँक तुझ्या तरी पेमेंटला म्हणजे ह्याला. अ काय म्हणतात ते फोनपेला तर पैसे तस दाखवना झाल्यात.
हा मग ते त्यांना विचारायला पाहिजे तसं.
एक तर बँक त्यांनी हेच सांगणार की बँक डिटेल्सच तुम्ही दुसऱ्या कोणाचे तर दिला असणार आहे म्हणून.
अ शक्यच नाही ग. दुसरं कणाचं द्यायला ते मी बँक डिटेल्सच भरलो नाही मी.
मग एवढं बला पैसे आल्यात आणि त्याचं काय.
काय क मनास आता काय करायचं ते. कर काय. म. ह झोपे का आला.
वर.
मग काय टस्क करायचा आहेत काय नवच.
झालेत नाव तुझ्या पंधराशे आता ते रूसचे.
म रोजचे कुठं आज केल नाही मी ते थोडंच केलं आज शंभरभर केलं फक्त.
हम् हम्म.
बाकी अजून ह ते कंटाय ते बाई टायपिंग बिपिंग करत बसायला. ो एकदचा रड. हॅलो. बोल काय ना मजई शांत गेलं. तरी उऊन दगाच करत बसतात नस्त.
टायपिंगच ते मला तर वाटतय फोन कॉल करण्यापेक्षा टायपिंगच परवडतंय.
हे खुळ आहेस तू.
हम्.
ल आहेथे बाई बोरिंग काम आहे. काय हा. म्हणजे हाय म्हणजे पहिला पहिल्याच मत आहे आणि नंतर न. ते करायला बसून हात असं हे होतय.
काय करायच का कत नाही. झोपाला वाटत. मी पण झोपल नाही काय आता. झोपायचं म्हंटलं साडेतीीन वाजल्यापासन मी तयारी कराय लागल.
हो.
एकटीच बनवल आहे ना.
हा. मग आता दमले असेल म्हणून झोपे आले.
झोप हात पय ब तू कलाकलचछ.
किती असं किती केेलो केल.
बिर्याणी अर्धा. परत चिकन चिकन अगं वेगवेगळं करायला लागलं ना सगळं. सगळ लागतय करायला भांडी भि पडतात.
हम् हम्
म म
तू केलेस तर त दुसऱ्याला कोणा तर जायला लावायचं बहिणीला
मी भांडी मी धुलच नाही सर घरातलेच धुलात
हम्म
मी काय भितोय. मला आला एक तर खटका
तुझ बघून मला पण झोप येत आहे.
नाही नाही खरच झोप आली. जाम या लाग झोपच यायला लागलं ग काय दिवसभर असं काय तर काय तर करत असत की, डाळ येते आज पण क्लास ला पण गेलो नाही मेहंदीच्या..
जातीस कुठे जातीस मेंहदीच्या क्लासला?
आमच्या इथ घराजवळच की, दोन हजार.
हं
दोन हजार बेसिक आणि ब्रायडल किती आहेत? ते काय विचारले नाही नेहमीच काय. म्हणजे... ॲडव्हान्स किती आहे मला माहीत नाही... बेसिक तेवढच माहिती आहे मला. प ॲडव्हान्स पण असेल, दोन हजार रुपये काहीतरी..
ते त्यात कोणी काय शिकवतात. माहिती काय बेसिक मी आता शिकलेय. पण मी बेसिक शिकलेय तसं, म्हणजे मी नववी असताना शिकलेय. त्यावेळी कुठे? लय होत पाचशे रुपये मध्ये शिकलेले त्यावेळी... मग त्यावेळी तेवढ शिकले हॅलो पण त्यांनी काय करतात त्यात ॲडव्हान्स वरी काय काय अस. आणि त्यात नुसत कणाय नाही दुल्हा -दुल्हन हत्ती, राधाकृष्ण वगैरे असं त्यानी एवढं शिकवतात.
हा हा हा म्हणजे होली वगैरे काहीतरी काढायला असं..
मग ते काय आता आपल्याला एकाद, दुसरं म्हणजे आपले जर चित्र चित्रकला चांगल्या असली की मग ते, आपआप निघतय ते आपल्याप काढताच येते ते. मी जिथं शिकले. तिथं त्यांनी मला तरी हातावर पहिला काढत काढायला दिले नाहीत. नवरा -नवरी वगैरे त्यांनी मला अशे प्लेट वर काढायला दिले. म वहिवर.... इथं
नगरमधील काय?
काय माहीत?
हा तिथ... त्यांना चालायला वगैरे येतं..
नाही नाही नाही तिथं नाही तिथं मनेर हायस्कूलच्या जरा पुढं गेल्या.. वकार लागतय ना..? तिथे एक गल्ली होती.. तिथं आमच्या लहानपणी मॅडम होत्या शिकवायला.. मग त्यांच्याकडेच गेलतो.
हा आता.... म आता ती नवीन आलीय ना शिक... श्री क्लासेस म्हणून काहीतरी आहे. ती... बघ.. मी त्यांना चालता वगैरे काही येत नाही.
रांगोळीत काय काय शिकवतेत तिथं?
हा त्यांचे दोन्ही पाय आदू आहेत ना. ते रोटरी क्लब कडून त्यांना पुरस्कार वगैरे सगळं मिळत.
हा हा
हं कमीत तिला विचारलं ना? तिला पण ती पण तेच बोलली की बेसिक बेसिक दोन हजार रुपये आणि अ‍ॅडव्हान्स चार हजार रुपये म्हणून
हं आता कुठं तरी कॉम्पिटिशनला तेन आता बरं पडतंय. शिकल की नेमकं घर आता कुणाकडं हात काड काड म्हणून माग लायच
म्हणूनच तर तेवढ्यासाठीच आपलं आपलं शिकायचं म्हणायचं मग कशाला हा रांगोळी येतीया सोड मेहंदीच तेवढी म्हणजे मला आवडतच नव्हंती इंटरेसच नव्हंता मेंदीत मला कधी खरं ते आता लग्ना मुळं काडाय लागाय लागलय
मत का? तुझा आता मला तिसरा कॉलय काय ह्यो
आा
तिसरा कॉलय काय म्हंटलं तुझा मला आत्ता
दुसरा
दुसरा दुसराय वय म मी किती केलोय तुला तीन आता ह्यो चौथा कॉलय बहुतेक
म तू केलीच नाहीयेस मला आता हा मी कॉल केलाय नाही मगाशी केलतीस की दोन काहीतर केलतीस वाटत
हा
काय माहित पाच झाले असतील आय थिंक तुझं माझ तरी किने नाही एक झाल त सकाळी म नंतर त्यानंतर परत तू केलीस लगेच
उद्या करतो की मी बघतो उद्या चालतय ठिऊ काय हा हा